आ आवाज लेटय हा आवाज इथे लेट येतय थोडा.
हां लेट होतो दर
ऊचल्यावर जसा लेट येतो आवाज ऊचल्यावर लेट येतो आवाज.
असा बी लेट येतो तो दो दोन सेकंदान.
तुमला नेटचा प्रॉब्लेम आहे काय मग
नाही इथे आता मला नेट आहे चांगली नेट. मध बाहेर जाऊन करतो.
मी गण तीन वाजता गेलो तिथं तीन वाजता जायलो होतो चार वाजता वाप पस आलो पोलीस स्टेशन मधून तरी ते पुढं आले नाही कोणीच.
अच्छा हां
मी दोघं माय लेकर माय लेकरच होते पुढे. बाई झोपेल होती.
ह.
नाही बाईन ममा. ये दोघ मायल ते इकड राहिले होते बोरसरला.
अन मामी. ब
मामी न आकाश बोर सरला जायल होते ना. चेतन शेतात होता. त्यांच्या मातार्याला पाहाला.
आणि
ममीच्या म्हताऱ्याल पायला. काय राहत आपल्याला काय माहिती आता?
काय झालं म्हातार्‍याला?
का यानल पाहायला यानला पायला गेले कनू का मग? अम विमल मामीच्या म बापाला पाहायला गेले काणू मग असं काहीतरी झालं असलं.
हा.
हम्म.
त्या त्याला असन म.
हा.
घरी मग घरी कोण बय पाशी कोणीच नाही?
माम होते ना. मामा होते मामा.
आता मग अन अन गावात कोणा सोबत गेलाता मगं?
त्यांना घेऊन गेलोतो ना मग. त्यानां बाहेरून कडी लाऊन घेतली होती.
हा मग तेच म्हणू रायलो ना मग मी.
त्यांना बाहेरून कडे लावून घेतली न. मग तरी तवरलोक मग मामाला फोन नस ता आला का? कडी लावले काय आल्यास नाही दोघी बी नि आल्या.
ह.
ह.
मी बी काई विचारणेपोसकेली मी बी नही गेलो माघ मग. मी त निघलोन माई गाडीचं काम केलं मी बी. गाडीच सर्विसिंग करून घेतली. आं.
त्यात म. मामाने होत नाही. बैईला भोरसा नाही अस.
ते बाई झोप
मामा मामा नाही ग होत म बैईला बैईला एकट्याला झोप त्यात कोणतीरी एकखंदीला टच करायला पाहिजे होेतं.
त्यांना नाही बोलवल.
नेउन ठेवा तिकडे.
हं.
गावात जायचं बर, मग कसं राहत.
अपूण हम्म. आपूण काय बोलणार ये त्यांच्या मध्ये.
म्हणजे कालच्या धरून काही परेशान नाही केलं म्हणी का?
हम्म आता काल तर हे झाले समजा. आता सकाळपासून झो
म्हणजे बईच बईच खालच्या.
शांत म्हणजे आता ती झोपेलचय ना? ती जागी असती तर मग वाटलं असतं शांत आहे म्हणून? जागी नव्हतीच ना ती? आता चालू आहे फोन त्यांचा.
नाही
हम्म
म म्हणलं बईची तब्येत मग शांत हो काय?
मला सांगता येणार नाही बा नेमकं काय?
सकाळपासून झोपलंय की?
बाई मी गेलो तशी झोपेलच होती माझ्या अगोदरशी झोपेली होती. कारण आकाश ते गेले आकाशला फोनवर विचारलं होत अक्कान बाई तब्येत कास काय तर म्हणे झोपेली म्हणे.
अस अस
ते गेलते समजा बारा वाजता. त्याच्या बारा वाजायच्या अगदरची झोपेल असन बाई मंग
हम्म
म मी तिकडून चार चार वाजता घरातून निघलतो पाऊणे चारला
हम्म
गाडी गॅरेज ला लावून दिलीन तिथच बसलो गाडी जवळ मग.
सकाळी गोळ्या घ्यायला दिल्यास मग दहा वाजता
असं काही झालं असन.
हम्म मला वाटतं त्या म्हटलंच मग की आज बहीणी परेशान केलं असं केलं तस केलं.
नाही काहीस नाही बोले ना.
हम्म का
नाही
अच्छा अच्छा
आम्ही घराला बाहेरून कडी लावून गेलो होतो.
असं अस
हम्म
आता कोण अक्का बोलवली काय तिकडे?
हां
हां कर
हां येली येली भरू राहीलं आता.
आसय का. अख अख ते विचारत कस काय कस काय नाही दुसरं काय
आहा
हम्म
त्यांचं चालू आहे बराडगाण ज्यांचं.
दि हे कोणता
आं
कोणा कोणाच ऐकू ले आता
मामीच
दोघी मामी बोलू ल्या कां
हो ना
या जॉईन करले
कोनाचा
नाही कन्नड हुन फोन चालूये अक्काच्या फोन वर आण्णाच्या काय जीवीच्या फोनवर चालूय ह
हा असं असं
कन्नडून चालू फोन नाही नाही बोरसरचा नाही ये आक्का आणि मामी
आता मला वाटलं तू ना आक्का ऐकू ल येऊ मला वाटलं मग आक्का क ऐकू बुवा
त्या बोलू राहिल त कोण ते ऐकू राहिली
बर
झाले का जेवणं
हम्म जेवायचे आता
जेवायला बसणच आता
ह मला
अच्छा अच्छा
हा दुखनं काढून घेतलं तिनं
दुखणं
मंग
हा बापरे
सकाळी दवाखान्यात नेलं हुतं सलाईन लावून आणली
अर बापरे
हाऊ ना मंग
अंगलोट कमी हो अवगड दमतीये मंग राहूदे तिला मोठा आवाज दिल
मोठा नाही
हा
हम्
बोल ना‌ काय चालू आहे?
काही नाही. जेवामला बसायच होत.
हो
हम्म हम्म
कर्नाला गेलता का?
हां
हॅलो
मोबईलची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला.
हो काय.
हम्म
काय म्हणले मग?
आता नवीन कार्ड घेऊन टाकान त्याच नंबरचं
हम्म
चालू करा म्हणे साईकडें सापडलं तर आम्हाला मग आम्ही सांगू मग तुम्हाला.
हो काय डायरेक्ट नाव सांगायचं मग त्या बाबाच.
आता डायरेक्ट कस काय म्हणलं जाईन.
ग त्यांची गाडी नेली होती म्हणा त्यांची आम्ही. हम्म
ते केलं की त्यांच्या तिकडे पाहायला जाणार की लगेच मोबाईल जरा लोक लोकेशन त्यांना ट्रेस होईल तेव्हा जाईल ते.
हा तेवढं आहे.
बळजबरी कस काय जाशील.
हम्म
मोबाईल मध्ये कार्डच नाही तर काय दाखणार ते.
हा कड करून फेक कर मग
मग त्यानंतर त्याच स्वतःच टाकीन त्याच्यात त्यामुळं तोमोबाईल ट्रेस होईन.
हो का काय करते म्हणते.
आता माझे सेकंद आपटत आले.
हम्म
मी लावतो फोन
सेकंड वर आहे का ते?
हा दहा दहा मिनटाच कॉल राहतो.
बर बर
ठेवू का मग?
हां त्याचे सेकंद संपलेले.